हॅलो झाले का कामं?
काम झाले, टीव्ही चा आवाज लहान कर.
हा हाव जेवण झालं. आज भूक लागली होती लवकरच.
हा लवकर झालं असीन जेवण म.
हा कपडे राहु देले घुवाचे सारे कामं राऊ देले आधी जेवण करून घेतलं.
आमचंही तसच झालं आज. पयले सैपाक अन मंग जेवन.
हं हा
हां
झाले मंग कामं?
झाले सगळे कामं झाले.
हा काय.
हा.
बोला बाहेर गेल्या होत्या वाटते.
हा
हाव का हाव का. हम्.. सांगा अजून काही
काही नाही, ते म्हणत शेल लागेलाय वरखडेला ना, चला पाहुन येऊ.
काय आणल मग, साड्या
साड्या इत नाही, लहान -लहान मुलायचा कपडे लागे नाय
कोण्या.. दुकानात.
महेश्वरी
पोरीचे येत त्या
हाव
म्हणजे काय... काय.. हाय?
हे मुलीचे टॉप आहेत.
हा
कही जास्त एवढे कपडे नाहीत म्हणा.
हा
काही पसंत नाही आले आम्हाला, आम्ही चालो आलो.
लहान -लहान लेकराचे.
हा.. ओ..
म्हणजे किती -किती रुपयाच्या
हा.. दीडशे रुपयात
टॉप कसे आहेत?
हा
टॉप कसे आहेत जीन्स की.. हे.. टी शर्ट आहेत की कशा?
असे टॉप हायत नव्ह
टॉप आहेत. हु... अ.. अन् पोर.. मोठ्या पोरीचे आहेत का?
मोठ्या पोरीचे
दीडशे रुपयात पुरते ना?
मस्त पुरते चांगले आहेत ते काही नाही त्याले डागडूग असतात, लागेल म्हणून काड टाकते.
मग तुम्ही का ऑनलाईन घेतले?
ते.. असे म्हणजे य.. शर्ट चांगले नव्हते.
हा.. पोरीचे कपडे चांगले असतात.
चांगले म्हणजे ते चांगलेच असतात, नवी असतात फक् त्याले डाग -डुग असते म्हणून ते. कोणाची घडी मुडेल असते काही असते असे, ल.. लय दिवस जात नाही म्हणून ते काडतात.
आणि तसे पोरीचे आहे की डिझायनिंग असते ना, पोऱयची डिझायनिंग नसते. फारशे नव्हते, बोलीन होते. ओ.. सांगा हो ईन कवर घेतली, फाडाली बई हबा मागच्या बारीन कवर आणली पुस्तक लावायली आणि मधातूनच फाडून टाकली ना आताही कुचन जे करायला गेली त्याच्यासमोर. म्हणजे हिचं मन भरलंच नाही. पैसे माले आहेत ना, मतलब च.. काय.. पैसा मल द्यावा लागते ना दुकानात ना आणल का हिचा काय... कोणी देते का दुसरा कुणी मास्तर
हम.. हम.. हम
पैसे तर मलेच द्याव लागतात. आणले नाही का मग कई?
यक शर्ट आणलं दीडशे रुपयाचं.
एकच आणल काय, जीन्स नव्हती काय?
जीन्स नई होते पण ते... पाोऊध्ये त्याले ईना काही नाही.. चांगले आणा, चाल.. चाल.. चेक करा.
गेलेस कायले मग?
नाही ते शाळचा ड्रेस आण होता.
आणला का शाळेचा ड्रेस?
हो
केवढ्याचा?
त्या.. य.. पाचशे.. साडेपाचशेचा झाला त्याचा टायन ड्रेस पॅन्ट -शर्ट
आम्हाला आणा लागते ड्रेस
हम्म
हम्म
ह्ह्ह्ह.. तो असा अ.. न... ड्रेसला असा आहे. खांद्या दिवशी काय कोण ठेवते.. मग कोण, घालून द्यायची असं वाटत की एवढा कै केल काय घालून द्या.
हा
अन्... धुन नाही झाला.. काही नाही की
हा
ते.. कोण ड्रेस ही नाही आले, हा ड्रेस न्याय लागते.
वो ड्रेस नाही गया.
नाही
हा... काय आम्ही तो ड्रेस आणला होता एक बरी पण तरी बी आम्हाले आणास लागेल ड्रेस
हा
म्हणजे दोन वर्ष पाहिजेस मग, पाहिजे. त्या शाळेत, दोन वर्ष पुरती कसंय
हम्म.. अन् तो असा त्याचा ड्रेस आकूड ही झाला. म्हणून मग अ.. म्हटलं नाहीतरी आणायला लागते की नाही आणूणा ते. आणला म‌ग जे जे तिथं, हा
हा.... काम झालते का मग सगळे? काम सगळेच झाल ते काय करून गेल्याय होतंय.
हा.. व.. काम ते लई है, जेवण केलो आणि गेली.
कपडे धुतले होते.
हा.. व.. कपडे धुतले.
बापरे.. बातच झालं मग
बातस खायलेला उशीर झाला आ.. आता गेली होती बातस आली अर्धात.
हा.. व काय? आम्ही काय आज उशिरा उठलो आज रविवारी होतान. पाणी आलत मग म्हटलं जाऊ दे आज उशीराच उठू.
हम्म. नाही आम्ही, लवकरच उठली म्हणा रोजच्या टाईमवर जाय तेव्हा म्हणजे उठा लागते म्हणजे उठाच लागते.
हाव का नाही आम्ही एखादशी उटतच नाही मग लवकर, जाणून जोपून रहातो.
हेहहे.
एखाद्या दिवशी, एखाद्या दिवशी हा उशीर होते गाबरी. कारण मग एखाद्या दिवशी निरा पायटच उटाय लागते निरा डोळ्यात झोप डोळ्यातच राहते.
हम्म.
मग एखाद्या दिवशी नाही उठा वाटत असं मग झोप झाली की मग झोपा नाही वाटत मला. ते राणी म्हणत तसं वा उठा कामावर राहिला आणि काय का?
नाही भी मला तर झोपच येते नाही सरी.
कधी उठून काम करूनच मग काय.
हो ते तर आहेच आहे खबरी पण मला झोपच येत रात्रीच झोप नाही झाली की मग झोपेत म्हणजे असे रात्री लवकर झोपत नाहीत ना दहा नऊ अकरा वाजे लोक झोपत नाही.
हम्म, आम्ही लवकर झोपतो. आमचे काम लवकर जेवण घेऊन होताच आमचे लवकरच होता आठ एक वाजता.
आमचे जेवण लवकर होता ते, कापरी पण झोपतच नाहीत आणि तिथे पोरीचा अभ्यास चालूच राहते.
हम्म
तरी त रात्री साडे दहा वाजता उपकारला, तरी आणि मला एक पेज राहिल तरच मणे अभ्यास करायच.
हो का आज, आज कर ना. कालचं राहायला आज कर म्हणा.
हो मग आजता आज करायला लावतो आता तिले.
हम्म.
आज काई काम नाहीत का मग?
आज आता काल मीन हे काय खाल्ल? हे केळ खाले. सर्दी झाली घशाय बसला.
आज कामा नाहीत का काही?
आज काही काम नाहीत ना मग आज बरा वाटून नाही राहिले ना. डोकही दुखु राहिलं, काम तर हाय. जाईन निसाय लागते.
घोडा आनाय लागत होते.
घोड्या आणल्या ना?
वापास.
गोड्या ही आणले.
आता त्या याची कटिंग करून आणली शिवायची.
हम्म.
त्याला आंघोळ कर म्हंटलं आंघोळ केली त्याना.
हा.
आणि त्या आज त्याच्या मित्राले बोलवून आणला आता.
ऑर्चिटले
ह्..
ह्ह... मित्र मस्त पकडला बाई व
हा
एवढा मित्र कुठ शोधला तुम्ही?
ह्ह्हह्ह.... ह्ह
हा.. खतरनाकच आणला शोधून.
मारतच जात जाय त्याले हे पण आता काय.. दोन- तीन दिवस झाले पटून रायला काय माहित.
तो लवकर बोलत नाही आणि बोलताही येत नाही पटा.. पटा
नाही
या त्याचा जमून राहायल राहिले ते कालपसून, दोन दिवस झाले. नाहीत याच कोणा सोबत पटत नाही. याले कोणी खेळू देत नाही ना म्हणून मग त्याना तो पकडला मित्राला.
ह्.. त्याले कोणी खेळाल नसेल आणि ह्याले कोणी खेळायला नसी
हा
हम्म.. म्हणून
त्यो... ओवीच्या घरी जात जाय तिले मारलो काल लोटून दिलो, हा..
सगळे ते झोळझाळ करतेत.
त्याला म्हटलं कौन मारत तिले तर म्हणते... हृ.. ते आता नवीन मित्र भेटले मले जुने मित्र पाहिजेत नाही कारण ते नव्या मित्र भेटलाता.
आणि त्याले सोपती कोणीच नाही का गावात घुसल त्याच्या आ.. वर्गातलं.
त्याच्या क्लास मध्यी असतीन तिकडले.. हृ.. तो एव तो विहान आहे तो विहान काही घराच्या बहीर निघत नाही तो काही खेळतही नाही.
हम्म.. अभ्यास करते तू घरातल्या घरात.
हा
हम्
हा.. याले बग बाहेरच्याना माहिती तो असा आहे, घराच्या बाहेर निघतय नाही खेळाले.. त्याच्या संगही नाही. खेळा चहा घेतोस? ओ माय त्याच्या सग खेळाले जाते तर ते सोमाचाच शिव्या देणं. चालू असतेत, त्याच ती भर नाही पटत.
हा.. पटायलेच महत्व आहे ना.
पटत नाही ना त्याचा कोणा संग, म्हणून त्याच त्याले मित्र नाही. हृहृ.. खेळतात.. खेळतात.. अण बातच भांडणावर येतात.
हा.. व.. पटलं तर मग चांगले खेडतात. पटाले महत्त्व आहेय ना?
थांब दोन मिनिट